हॅलो कुठं हा कायचाचालं काइ येळे
येतो ना आता अरे मंगाचा
पणीसली इकड स कायच नाही बत आम्हाला गुड टमक नाही
इकडे साधे आहेत जरा
लू का काल येशील म्हणलं काल वाट पाहिली काल काय आला नाही
अरे का कॅन्सल झालं न
कॅन्सल झाले
हो ना ना आज पाणी वा
अर काल काय वाशिम ला पाणी झाला
एन हेळ अक्का
पार्ले ला भयानक
घरी ये पाण्यात गेलता काय मग
अर हो ना तिथून म्हणजे नेमकंच उमेन बस स्टँड वर सोडलं
हम्
ह पाच एक मिनटं थांबलो क जे रब रप रब रप पाणी जा घ्याला म्हणजे पाातलग आ भळ तीनलग यष्ट तर बस काल जागा नाही भेटली मला, उभ्याना याचं काम पडलं.
हम् हम्.
हम् म्हणजे? फी घेतली सोळाशे पन्नास.
पाच पन्नास?
साडे सोळाशे, ह्म हो.
ते चांगलंय.
हम्म. अरे कुठे म्हणलं रे, एक-एक दिवस लांबत चालाय, ना हे अशे आईन मधात काम आलेत घरच्याचे.
ह ह.
हे का नाही काहीच नाही, काष्टाच्या दोन झेरॉक्स न्यायच्या.
आह?
आइक कास्टच्या दोन झेरॉक्स अन काय ह अन मार्क लिस्ट आहे आपलं, हे फर्स्ट सेम सेकंड सेमचे आहेत ना?
सेकंड सेमचे तिथं भेटत ना.
हो आता कॉलेजला जात, घ्यायचीस आन फॉर्म घ्यायचा शंभर रुपयाचा. हो
हा.
पररभि्य ह फॉर्मबीम भरायचा?
ह्म.
ह करायचं मग, झेराक्स न्यायच्या हं. अन आधार कार्ड, आधार कार्ड फॉर्म तिथेच देतात, ते पण ना आधार कार्डचे तीन झेरॉक्स लागतात.
आधार कार्डच्या तिनं झेरॉक्स?
हम्म.
ह्म.
आधार कार्ड च्या तीन, फर्स्ट सेम, सेकंड सेम मार्क लिस्टच्या तीन तीन. याच्या दोन, काहच्या कास्टच्या.
कातर,
ह बस बाकी काय नाही, बाकी काय नाही शंभर रुपयाचा फॉर्म अन बाकीचे भरायची फी. भरायची फी तुलं किती लागती काय, हाय का नाय? तुला किती लागते कान रे हम्म.
तेवढीच लागणार, सोळासे फार्म भरेल होता काय?
शिष्यवृत्तीचा आर भरे तुया फॉर्म भरला नाई, कप फॉर्म भर ला कां नाही? शिष्यवृत्तीचे आले का नाही पैसे?
नाही ना.
कस कायरे, कांग तू त्रुटीत पडलो तर, म्या भरलाच नव्हता ना.
मग तू तुयाकूण कशी काय कमी घेतली मग?
म्याया अण कुन कड कमी घेतली? साडेसात, फॉम नाही भरला कांयला बि जास्त तीळ
मग तुले मग सोळाशे मक् हम्.
ये. सी, ये. सी, ये सी काष्ट
म्हग आम्हाला किती हे रे.
तुम्हालाचितके दखव.
तितकीच हे वाटते कारण की जञान त म्हण सोळा तेवढंच आहे.
हम् भवाड ल तयजता
ब कॉलेज वालेज.
होनर द दर दरवर्षी शंभर दोनशेन वाढ व्हायलीेत माहिती आहे का?
हो ना.
हा आला येल साली चौदाशे रुपये होती काय काणू
मागच्या अरशी का?
हा
हम हम
गेल साली चौदाशे वरी यंदा सोळाशे स वीस का तीस येत का?
आणि् मागच्या वर्षी किती घेतले हो ते आपण फी
मागच्या वर्षी मळाकून फरसेमचे सातशे रुपये
माय पण तेव्या वर्षी वाढव पुढच्या वर्ष
ला
आणि शिशूवरतीचे भेटले काण नाही.
कण यार कायली हतीे. बर मी आता फॉर्मच नव्हता भरला.
अ मंगच
बा हो हे का नाही न्यायालय नाही भेटले काय का?
भेटलीच नाही आम्हाला
कोणालाच नाही भेटली काय गंडुरी
पंधरा दिस भेटत नाही वाटते त्याची भ का नाही.
काणू म्हणून तमला काय मिळेल.
हं
हम्म काय सच्चा आलता काल स् तेजा
हम्म
गज्या
हम्म
ओम्या मी इन रावल्या पाच सहा जण मी पुरापैकी
हा
बाकी मग पट्टे बाहाजूर कंपनी ते येत आता
ना आ जेवत वाट ना उद्भजन वर्ग उद्भजन वर्ग
ते एक एक दिवस लांबतच न्याल उद्बोधन वर्गाच
हा का ना
कोणमणी
एक म आ म्ह
सुचेमणी
हम्म
काय मिळ नाहीकडे मुला ह का नाही की कन्फर्म सांगे आज हम् आज काल जाणं झालं नाही मग हे घर काल नवत जाणं होत.
हम्म
काल म्हणलं हायगडा उद्भुजन वर्गजा
हा हा
ह त्याच्यामुळ.
आपल ऍडमिशन, आता ऍडमिशन कितीजण राहिले करायचे.
अ कानुगड्या किती करायली ती.
सत्या त्यागणी म्होनोली
सोबती आहेत कोण शेल्या राहिलं तर काय करणार आणखीन.
शेल्यात राहिल
हो ना
ह ना
ह
हा
पुन बॅकवाल्याचा ऑल क्लिअर निंगला विषय म्हण
माप्यात हाय काय. तेच मी घेऊन काय करू हम् ह् लेका ते हा तवा होता का ब्या
नाही हो आपल्या नदा आपण तुटत फुटत का होई ना पास झालत
ह पासं झालत. भावा आपले तवाच ऑल क्लिअर हाय. हम्
अर हो नार कसंतरी तुटत फुटत ऑल क्लिअर असलं पुढं ता नाही येत
तांना आहेते पुढं तसं चं पाहिजे
होय का नाही
आ झाला बर झाल
आता डबल प्रेझेंटेशन करा वाय वा द्या
बाय
पुर्ण अवघड हे.
पाहन बरून कस आहे जता
हम्म
हम यावरन जरा असोपय या पाहिजे मला वाटते
अ या बारी जरा सोपज ही जरा
ह ना कस येत काय माहित.
हा
रोल नंबर माहित झाला का म्हटले किती हाय ते
नाही ना वर्कच राहिला ना माझा
ह हजेरी घेतो तेव्हा
हो ना मग.
अजून कोणाचीच माहत नाही का?
नाही ना कोणाचीच नाही माहती नाही त मंग लेकराईल माहीत असती मंग कोण कोणत्या ग्रुपमध्ये येतात ते माहीत झालं असतं. हे का नाही पण ते आणखीन काहीच नाही घेतलं त्याने
हा काहीच नाय.
हम्म. ते कसं लेकरं नाहीत येत कोणी कॉलेजला त्याच्या च्याने ते लांबत लांबत चाललंय.
हां हू.
आं.
हो ना.
त ज मंग लेकर आले कॉलेज ला
हम्म.
कि मंग जमतील हे का नाय. हॅलो.
ह ह.
पाणी थांबल क नई.
आ.
पाणी थांबते का नाही म्हणल.
पाणी अजून थांबल नाही.
नाही.
ऊ हुं
काय म्हगतो. हम्म पाण्याचं म्हणण आहे नाही तू जाऊच नको काय म्हणू.
हा तस कस काय म्हणणार तसच म्हणण आहे.
हा.
हम् हू.
ह् पाण्याचं म्हणणं आहे तू राय दोन चार दिवस मग जाय काय काम कारण की काल नाही आला ना आज आला तू धकायच्या टायमाला.
हो न का का नाही. काल आलो असतो तरी काल दिवसभरी इकडे पाणी होत आणि आज
तेच म्हण पाण्याचं म्हणण आहे तू जाऊ नको काय गणू.
तसंच काही म्हणणं आहे.
हम्म
हम्म
तेच म्हणलं ना पाण्याच म्हणणं आहे तू जाऊ नको.
हुं हू वाषम ले बी हाय का नाय काय माहीत पाणी.
वाशिम ला चालू झालं पाणी विचारयला लागेल कोणाला.
आ मु काय घ शेल्या लावून शेल्याला काय मिळे त्यां
ते का का
हमम.
तू कधी येतं मला उद्याशील ना.
नाही रे उद्या नाहीत मी आता परवा दिवशी येतो कॉलेजला.
हधश.
हम उद्या मुलीकड रिसोर्टला का नाही..
हम्म
त्यािच्यामुळे.
हं हं
हम्म येतील ना मल काय माहिती.
हम.
होथम. हॅलो,
हां बोल ना.
हम्म ते खट्टा कायय तेमुळे. हम्म पप्पाल म्हणला एक ैली घेऊन ये का त्याची डबल कमी किमी पडत नाही मग मन मोकळे मनात सोडते माणूस
हा ह
म्ह
हम्म
हम् हळदीील खट्टाकणं आज चालू आहे निंदण चालू आहे
हा त रोज कमरा येत वाटतकडे
हा
रस् का म्ह रायेत वाते तू
हम्म एकच राहता करणारा मीच
कामच घरी चुरी जात असत ना कामला घरची बी जात असेल ना कामाला
हो घरचे जातात पण हे सजासजी वारकडलं म्याकडच जास्ती करून
तूच जात नाही मार तु तू तू घरी एक त ववर नाही काही
नाही लले मोठं नाही जरा अस हे करून खायपुरतं आपले एक ह तिच्यात लावायचं काम नाही त्यात अं कालं
कायतरलंय
हळद लावलीनंद
हलं
हह नाही मग वाराकडे याच का मसतील
ह ह
हम
ह
अ
हम्म
हम्
आपले हे टास्कीच झालेच पण
आ नववा चालू आहे तु
अर मला सत्पसंद रा
सत् तू चलू मुग एक राहती आता
ते झाले की अजून भेट
हो ना पाच पाच वाढतात तु ते हे झालं का अकाउंट क को भणालन
अकाउंट कोत बँक अकाउंट कोणतां अकाउंट
अकाउंट हे आपलं यालाच कार्य आपलं पेमेंट सा
नाही ना
ह तिथं नाव नाही का दिसत कोपऱ्यात पेमेंट
हो ते म्हणते ब टास्क पूर्ण केल्यावर होते म्हणतेे
नाही नाही होती आता ह त्या आपला बँक अकाउंट नंबर टाकायचा नाही यू पीआय नंबर होते मग त्यात